हो काय जेवले काय झालं काल अचानकच फोन ठेवली होतीस सगळ व्यवस्थित आहे ना म्हणजे ते सगळे म्हणत होते ना काहीतरी मोठा ऍक्सिडेंट वगैरे झाला आहे ठीक आहे ना सगळं आणि गाडीमध्ये कोण कोण होत
ज वर ते भांडण झालं होत काकाने काक त्यांचे ते गाडीच काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे ते गाडी फोडलीत खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि सगळे सगळी माणसं वगैरे गोळा झाली होती त्याच्यामुळे ते मोठं वाटत होतं काय नाही घरगुती प्रॉब्लेम होता त्या त्याला पण नाही सांगितलीत तेवढं काय नाही विशो घे
ओके ओके बघते मी जेवण वगैरा केलीस का
हो हो केले ना तुझं झालं
हा झालं माझ पण आणि लहानांच वगैर सुरू झालं का शाळातेन
हां झाले झाले चल मी तुला उद्या करते कॉल आता मला टाईम नाही आहे
ओके ओके करते करते